जा म
होय म तुला आणलं म्हणलीस तू? होय. मला पण म आणलंय म्हटलेस? होय. काय म्हटलीस? माझी नेवी आहे. नवीन वही आहे. नवी आहे. कुठं? लगेच ये जा. हॅलो? लगेच ये. हां. बोला काय म्हणताय मॅडम?
आये तुम्ही ते गऱ्याचं लाडू कसं करताय ओ? आमची जरा रात्री जरा चुकी झाली तसं झाल्या म्हणजे आम्हाला काही येत नाही. मला पण येत नाही. सासूबाई ना पण येत नाही. म ते. आमच्या सासूबाईंच्या भाच्यायांचा मुलगा बाहेर शाळेला घातलाय मग तो आज. जानार होता. मग त्यानी काल आम्हाला कनी. त्यांच्या घराच जरा अडचण हाय त्याच्यामुळे. इकड लाडू करायसाठी गरा एक किलो आणि साखर एक किलो अस आणून दिलेल. ते आम्हाला लोक काच द्यायच म्हणण्यावर व्यवस्थितीत द्याय पाहिजे करून. घरात चुकलं तर चालतय कसं पण खाता येतय. आणि एक शेजारच्या बाईला एका बोलवल्याल तीन काय केल्या महित्या ओ लाडूच व्यवस्थित बांधलेली नाही आओ. नंतर दूध जरा लावून ते कसं केलं पण लाल भडक लाडू झालं. हो.
अरे बापरे.
होय.
रवा व्यवस्थितीत भाजलेला ना तूप घालून. तूप दिलं नव्हतं त्यानी?
तूप दिल नव्हतं त्यानी. तेलात भाजतोय म्हणजे तूप-दूप खाहीत नाही मुलगा.
अ नाही तुपातच भाजायच असत. तेलात कोण भाजत्यात.
ते म्हटली तुपातच भाजय पण नको. ते पण नको तेलातच भाजा आम्ही तेलातच भाजलो. तुपातच करतो. आम्ही पण तेचं म्हणत होतो. डालदा किंवा तूप द्या ते चव येत नाही म्हणून.
होयच की.
हा तुम्ही कस करताय.
मी पण नाही करत सासूबाई करतात ओ.
हा. हा.
हा मी चकली करते बाबा आता बेस्ट प्रमाणात तुम्हाला मी सांगू शकते असच रेसिपी ते पण रव्याचेन तजक
काय सांगा त कस
हा रवाज अनभ एक किलो तांदळा सा पावशीर रवा घ्यायचा
हा
माझ्या पद्धतीनं साडी सोपी सुटसुडीत तुम्हाला चकलीची रेसिपी सांगते आवडली तर करून बघा म्हणजे वर करा म येत पण फ मला ती म्हणजे बिघडते प्रत्येक वेळेस एक दोन वेळा प्रयत्न केलो बिघडली त्याच्यामुळे त्याचा नाद सोडून दिला म
हा हा हे कस करतय मग
ही चकली बटर घालून करते काय मग एक किलो तांदूळ घेत ते भाजायचे नाही असेच कोोरडे दवून आणायची आपण भाकरीला पीठ कस दवून आणोय ना तशीच दवून आणायची वेट करून तांदवायचं आणि एक किलो साठी पाऊचर
होर वा हा
आणि त्याच्यासाठी चाळीस रुपयाच काय तर पन्नास ग्राम काय तर बटर येते एक वडी सारखं येते आपल्या साब्नाच्या वडी म्हण त्यावर म ग्रम बघायचं राहिलंयझ्याकडं पण चाळीस रुपयाला येते तेवढं बस होत बर घाला म आ सगळं घेतलं ना कडी इथ बटर घालून वितवून घ्यायचं गॅसवर ठेऊन आणि ते इथं ना भटवर म्ह आता रवा घालायचा पावच्यावर
हा
पावशी हवा घाला व्यवस्थित छान भाजायचा
हा
बटर म मग त्याच्यात अर्धा लिटर पाणी गरम करून घालायचं गरम पाणी साईडला करायला ठेवायचं दुसरा बर्नर वरती आणि तो रवा भाजता भाजता ते पाण्या लोककर येत्या मध्ये ते रवा भाजला का नाही त्यात गरम पाणी घालायचं ते रवा शिजवून घ्यायचा आपला शिऱ्यासारखा त्यात दुसरं काही घालायचं नाही थोडस म घालायचंच हवी शिरता आणि तो शिजवून घ्यायचा शिरा शिऱ्यासारखाच होत फक्त मिठाचा ते झालं की नाही एक दोन मिनिटं झाकून त्यावर वाफ काढायची आणि लगेच ते गरम गरम परातीत घ्यायचं परातीत कि्हा आपण कशात मारणार आहे असे मोठी पाट वगर घ्यायची म्हणजे व्यवस्थित मा य ते आणि अर्धा किलो अर्धा लिटर पाणी घातलेलं असते आपण रव्यात पावशरसाठी ते त्यात छान रवा शिजतोय फुलतोय पण आणि मऊ पण होतोय एक्स्ट्राच काही घालायच नाही आपलं दुधाचा अर्धा लिटरचा तांब असं तेवढच घालायचं
हा
आणि तो गरा शिरा आपला तयार झारायला असत तो काढून घ्यायचा परत मध्ये आणि मग त्याच्यात तीळ घालायचे आपल्याला काय हळद मीठ चकली मसाला चटणी आपल्याला काय पाहिजे त्या आवडीचे मसासेलेायचे होते थोडीशी कसुरी मस् मेथी असते ना ती जरा बारीक करून घालायची हातावर बारीक करायची अो आवडत असेल तर गवाातण घालायच.
हम.
त्याच्यातच ते मिक्स करायचं आणि त्यात तांदळाचं पीठ घालायचं एक्स्ट्राच पाणी वगैरे काही घ्यायचं नाही आत एक किलो पीठ बरोबर बसते आणि तेवढ्यातच ते मळायच.
माच का हा हा.
त्या शिऱ्यातच ते मळायच पीठ घालून घट. पेट हो नाही एकदम खुसखुशीत चकली होत्या.
अ का
छान होत चकली बटर चकली म्हणतो आपण त पण म्ह शक हा छान लागते. मीठ हे सगळं आपण घालून अ पीठ मारयचं आपल्या च प्लीज आपणळतो ना आपण तसच आणि ह्याला मुहरत वगैरे ठेवायची काही गरज नाही. लगेच म लगेच करून टलं तरी पण चालतात होत. आणि ही चकली बिघडत नाही कडक होत नाही तुटत नाही ति तेला ते वगळत नाही अस. आप काही भनगड होत नाही.
का का?
हा आपली भाज्यांनी चकली कशी केला तर विरगळी तुटायलाच लागली मऊज पडली असे सगळे प्रॉब्लेम होतातच. झाला काला म्हण हे. चकलीची गॅरंटी कि असं काही होत नाही.
आईयरलद
छान आपण आपण बाहेरन चकली आणतो बघा पांढऱ्या चकल्याच पॅकेट असते बेकरीत
हा हा पांढण्याची असते हा हा. हा हा.
एक किलो करून बघा. म्हणजे तुमच्या घरात सगळी पूर्ण संपून जाईल ठेवायला पण लागणार. जास्त मोठी फॅमिली त्याच्यामुळे संपून बघायच.
हा हा. शंकरपाळ याेत आहे तुम्हाला
हा शंकरपाय पण करते का?
हा हा ते कशी करताय.
मैदाने रवा मिक्स करून घ्या रवा म्हणजे एक किलो मैद्यासाठी एक वाटी रवा घालते कोण कोण फक्त मैद्याच्या पण करतात. मला रवा घालतोय मी थोडासा आणि आता डलडा घलत म
ह.
एक किलो साठी शंभर ग्राम डालडा घालायचा. गरम करून पेठातून मोहन तोय ना आपण तेलाच. तस डालण्याच होततय मी आणि त्या व्यवस्थित ते पिठात मिक्स करायचो गुठ्या पाक पूर्ण पोडायच. डाड्याच्या गोठळ्या होतात पितात.
हा हा.
पूर्ण त्या फोळून घ्यायच्या पीठ असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित त्यामुळे जास्त खुसखुशीत असे बिस्किट सारखे शंकरपाई होता. तो ढालडा पूर्ण मिक्स झाला पाहिजे. काय हो म्हणे ज काळी घ्याची म्ह ण समत नाही. रेसिपी झा असं म्हणते माणूस त्याच्यापेक्षा आपण सांगताना नीट सांगायला पाहिजे ना. हा मी प्रमाण डिटेल काय काळजी घ्यायची ते सगळं व्यवस्थितच सांगतो हा म्हणजे बिघडायला नको ना एखाद्याच सा न जेवायला लागतेमान पण नाराज होते ना परत करायचं मन इच्छा होत नाही
हा
असं होतय मग ते व्यवस्यित फोडून घेतलं ना आणि काय करायचं अर्धा केळस कर आपल्याला गोड आवडत तेवढ्या नुसार साखर घ्यायची आपल्याला एक प्रमाण गोड जास्त लागत एकूण अर्धा किलो जरा जास्त घेते कुणाला कमी गोड लागते तर अर्धा किलो घेतात
हा
तुमच्या अंदाजाने साखर घेऊन त फक्त आपल्याला मळ्याला जेवढं पाणी लागणार आहे एक तांब्या बर नाहीत एक अर्ध्या तांब्या तेवढं पाणी गॅस ठेवून ती साखर फक्त वितळून घ्यायची पाक वगैरे करायचा नाही नाही तर आपल्याला वेळ असला तर साखर चमचाने ती पाण्यात घालायची आणि चमचाने हलवून हल हलवून वितली तरी चालत गार पाण्यातच हा आणि त्यापठात ते ते पाण्यातच तेवढं पतमळ आहेच रवा आणि मैदा आधीच मिक्स करून ठेवायचा परातीत डालडाचं मिश्रण घालायचं ते फोडून घ्यायच्या गठीी आणि साखरेच्या पानात ते पिठ मारस
हा आल क आणि ते चिरून नंतर करून घ्यायच काय
हा ते थोडा वेळ ठेवायचा मुरत साखर असते त्याच्यामुळं आणि मग जरा आपल्याला मध्यम जाडीवर ठेवून छान लातून तोंगेच्या पातळ करायचं नाही म्हणजे ते जरा बिस्किट सारखं व्हायला पाहिजे ना बिस्किट कसं आपलं जरा झालेला असते
हा हा ते पण ते कसं आमच्या आजी करर्तती त्याच्यामुळे आम्ही अजून केल नव्हतो म म्हंटलं तुम्हाला विचारूया
मी सांगितले ह रेसिपी करून बघा होतील चांगले म्हणजे मी तुम्हाला तेवढं डिटेल मध्ये सांगितलंय
हा हा
आणि त्या तुम्ही काही तर स्पेशल करताय ते सांगा तुम्ही भडंग वगैरे कसं करताय
अ भडंगव मी तर्र कधी केलेलं नाही पण आजी करता ते सांगतो का तुम्हाला आम्ही अस स्वतः काय केलं नाही अज आजी करत होती असं कोणत करते घरातलं त्याच्यामुळे आ म्हणजे एवढं कशी घरात जास्त असल्यामुळे जबाबदारी पण घे नाही केल तर व्यवस्थितय पाहिजे त्यांनाच आम्ही मदत करू लागतोय आम्ही स्वतः काही असंजवढ करत नाही आम्ही कसं अ त्याच्या अ हे घालतय तेल आधी घालतोय त्याच्यामध्ये जिरम होरी लसूण कडीीपत्ता शेंगदाणे ज तेलात भाजून घेते आधी एक एक साईड ला पण घेतात भाजून आम्ही ते साईडला पण घेऊन आणि तेलातण जरा भासतोय मग चटणी मीठ जरा कोण म्हणजे ज्यांना गोड आंबट असं आवडते साख घालत त्याच्यामध्ये खा ून मग त्यात चिरमुरं घालून हलवून घेतोय
झालं बर
हा भटण झालं ते खाण्यासाठी पण बरं वाटते हो
हो आणि मुलां तर छोट्या बगीसाठीठी बरं पडत पटकन भोक लाली काढून देता येते वाटीवर
चालेल चे मग हा च चव